आ
म्हटलं तुझ्या मदर इंडियाला करशील की काय फोन.
ते नाही काही ती एवढं सांगायला फोन केला अस मी म घरी आली कशी ला शिरागने प
आता तिला सांग माई मम्मी अभ्यास करील म्हणा रागाने पाहू नको म्हणा.
हम्, हा तिच्या आतील म्हतीी अगं काय सांगू जेवायला काही नाही ग. थ आणि म्हणून मी तिला म्हंटलेय का तू मॅगी कर.
ह, स
हा म्हणजे पा घरात बटाट्याची भाजी वाल्याच्या शेंगा मी जेवायला काही नाहीघ. पाई असश
तिच्या आत्याला फोटो काढून दाखवायचे ना भाजीचे म्हणा पा भाजी स्वयंपाक केलेला आहे
व्हिडिओ कॉल ते नाही, व्हिडिओ कॉल नाही, उचलते तेँकडे बॅलेन्स नाही व्हडडीिओ कॉल. ण ते मग त्या व्हडिओ कॉल नाही करायचा ह.
व्हिडिओ कॉल नाही होत त्याच्यावर.
ऐकलं का त्यांच त्याच्यात बॅलन्स नाही येत व्हिडिओ कॉल नाही होत. ण असं नाही होत.
आता तुझ पप्पा आली की बॅन्स करून.
बॅलन्स मारून नाही
त्या बरं ग मी पैसे देईल ना तुला माझ्याकड पैसे आले.
ते पैसे देणार आहे तुला दिशील का मारून. अगं ते आल्यावर देतील ना अगोदर पैसे ते म्हणते दोन्या वररतरी
पहिले रिचार्ज
अ पोष यावग रेचल मे
पैसा आ दिल्याशिवाय रिचार्ज आल्याशिवाय कसं काय पैसे देणार आहे
ए बुरी ती मावशी कामती तुला रिचारज नाही आलाय त्यांच्या हच्यावर तेव्हा त्या रिचार्ज मारल नाही कस का पैसे देणारे ते येऊ राहिल लगेच स्कूटी वर पैसे घेऊन रिचर्ज मारन त्यां त्यांना देते ना कधी रिच मारी त म आता मारी ति ते िथ गाडी घेऊन बर का यायला लाव का मग हा प बाहेर हा ते का येत जा
माझे भावाची पगेता अशी बोलून राहिली ते अंत जस काही खेळण झालंय तिला
करण
भावाची बोरगी
हा का ए बाहेर म त टाइमप
मला नाही तिच्या त्याचे तिच्या मम्मीचे कॉल पूर्ण करायचे राहिले ना तिच्या मम्मीचे कॉल पूर्ण करती येते बाहेर जाती आणि माझ्या पप्पाला फोन करती आणि माझ पप्पाला म्हणती ना दादू पप्पा तुम्ही याच्यावर बोला मी त्याच्यावर बोलते
हे
हा
बर बाई म आता गमतच झाली ना हो काही नाही पण बोला काही नाही पण बोला
दादूप्पा दादूप्पा कर दादू पप्पा तुम्ही याच्यावर बोला मी त्याच्यावर बोल
म्हश दिलं पाई पुरीने दिलं म्हश सगळ्यांना कालं
अ बाई मी आत्याला सांगितलं होत त्यांना म आत्याचा फोन आला होता मला काल
आह
म्हटलं दे पप्पाला काय सांगितलं की तुला काय सांगितलं त्याच्यावर काम करायला लागते ना असन तसं म्हटलं ठेव मी आई आता सध्या मीटिंगमध्ये घरी गेल्यावर लागून
बर किती आत ते
पाच आहे एक गेली वरती आता चारच आहे पाच होत्या पाच मुंबई पुण्याला आहे सगळ्या एक जळगावलाय बाकी पुण्यालाय
हो का
हम्म एक जळगावला जळगाव
असगच लांबला आहे ळ कोणच नाही
जवळ कोणीच नाही आमचं म्हणून आम्ही लवकर जायचं कुठं डिसिजनच घेत
ह तेस जस काय कार्यक्रम राहि माल पटकत जाते पण आवडला म्हणस
आम्ही तोंडाऱ तर नाही गेलो तुस म्हणल आम्ही धोंड्याला तर नाही गे
तेन वर्षतुूनथो चाल लागत होत
जायला दहा एक हजार रुपये खर्च करा आणि तिथून दोन एक हजाराची वस्तू आण पणच शिकवलं
ते तरहाायचे एकप् ग
हम्म भाऊला नाही भाऊला प्रत्येक टायमाला गेलं की भाऊला कपडे घेऊन जातो आम्ही
हो
म भाऊला नेलं की त्याच्या बायकोला पण साडी घेऊन जातो. त्याची पोरगी होती पहिले म त्याच्या पोरील कपडे न्यायचं मग आता त्याची पोरगी आता पोरगा बी झाला. मग त्या चौघांना कपडे न्यायचे हा मग मम्मीला पप्पाला काही तरी घेऊन जायच. आमचं जाणं सोपं नसतं म्हणून त आम्ही लवकर कुठच निघत नाही.
कठीणच आहे हॊ घेऊन जायचं म्हटलं की
मग सगळ्यांनाच घेऊन जाव लागतं ब. त्याच्यापेक्षा त्यांचा आनावं पण नाही. आणि त्यांना द्यावं पण नाही.
काय करते ही. काय करते ही. काय करतीये म्हटलं ती.
त पनीर झालंय ते गाळून काढलं तिनी.
हम्म.
येना ल बिराण इ त्यासाठीचच जा पण.
हम्म.
आता आज संद्याकाळी लग्न ये म काय माहिती तर लग्नाला जातय का काय करते. हे का म नाशिकला आहे.
आरे बाप काय आणलं हिच्या मम्मी नं.
हाात लागतिर प तेनी काातर कोण हात लाविल तिला ती लागलं त्याच्या बस पडलं पलगावर.
दरवाजाच लागला.
अरे त्या जास्त लागल.
आता रडल्यावर मग मारी म्हशी गपच बस सं बोल हे धर इथं खाई बस. माळा ते सासूबाईंना बरं नाही तिचं भरलं.
हा का. मळ्यात मग गाडीवर जाते की पायी जाते?
पाहि जात्या पण मग ग आज नेचं गाडीवर.
हम्म.
मग मी आले शन बन सगळ कारण सगळे आवरून आले. त्यांना तिथं झोपाय लावलं फक्त लक्ष ठेवायसाठी.
हम्म. काम चालू आहे की बंद केल?
बंद दि ना पैसा नाही ना पैसाचा काही जुगाड लागना. त्याशिवाय तुमचं चालू आहे का घराच.
आमचं चालू आहे म्हणजे पण आता आमच आठ दिवसापासून बंदच आहे त्याला कारागीर नाही भेटून राहिले.
हम्.
त्याच्यावढं अजून दोन चार दिवस सांगितले त्यांना बंद ठेवायचं आमच्या ते खिडक्याचं ते ठोकायचं आहे ना ग
हम्म हम्म
स्लाइडिंग वाले. दरवाजे खिडक्याचे ते चौकट हे करून द्यायचे ना त्याला. तिथे स्लाइडिंगवाले नाही हा स्लाइडिंगवाले नाही भेटले ना म्हणून.
वरती किती रूम काढले.
वरती दोन बेडरूम एक हॉल एक किचन
आणि खाली काय.
खाली भाड्याने देऊन टाकू.
म्हणजे वरतीच तुम्ही मोठ जास्त बांधला असाल. मग ती छोटी जागा वाटत त ना खाली पण तेवढंच साईझ आहे ना वरती
हम्म
बाारीक बारीक रूम असेल ना
त्या वरती बारीक रुमा भर
खाली पण एक दोनच रूम होत, त्याच्या मग ते मोठ मोठ वाटायचं
रूमच. बेडरूम चा पार्टीशन टाकलं असतं मग छोट्या छोट्या झाल्या असत्यात. हम्म. बेडरूमच पार्टिशन नसल्यामुळे ते मोठ्या मोठ्या
पप्पा तेच्यामुळं काय
भांडे घासते कर
नाही नाही पाणी. तहान लागली आता आला ना काल. काल आला आज लगेच बंद